हॅलो! हा बोला की.
येत येतोय ना आवाज?
हो हो येतं की बोला.
हम्म, काय करताय?
काही नाही बघा, निवांतय बोला की, काय म्हणताय तुम्ही?
चहा वगैरे झाला की नाही?
चहा नाही अजून. तुमचा,?, हो करायचं आत्ता.
आमचा पण नाही, आत्ता करणार.
हम्म हम्म हम्म.
ते काय पाऊस वगैरे लय पडालाय ना, असं वातावरण कोंदट झालंय पूर्ण.
होय.
ति तिकडे पाऊस?
आहे बघा चालू आहे पाऊस.
पावसाळ्यात मग कुठे फिरायला वगैरे जाताय की नाही?
पावसाळ्यात कुठेही जात नाही बघा, नको वाटतय पावसाचं. इथल्या इथं फक्त रंकाळला वगैरे जाऊन आलो परवा.
हा‌.
हम्म.
रंकाळा म्हणजे कोल्हापूर साईडलाच की. हम्म कल म धबधबा पण हाईत की कोल्हापूरमध्ये भरपूर.
तिकडं ना आपलं, कागल साईडला.
ते पाझर तलाव, मिनी गोवा आहे तेच ना, नाही नाही ते पण आहेच, ते काय रंकाळसारखंच आहे की ते पण. धबधबा, वॉटरफॉल्स वगैरे.
हम्म हम्म हम्म. ते इकडं जावं लागतंय मग, आपलं आलमट्टी डॅम
आता ते साव सावतकडा, राऊतवाडीचं धबधबा
हो, तेच बघतोय इन्स्टाग्रामला परवा बघितलं नाही गेलो पण त्या साईड ला कधी, तुम्ही गेला होता?
नाही, आम्ही पण नाही गेलो कधी.
हम्म हम्म.
इकडं कसं हं जायचं पूर्ण सगळ्या असं जास्तजण पाहिजेत ना, एन्जॉय करण्यासाठी वगैरे. ह असं एक दोघं जाऊन चालत नाही, धबधब्याला वगैरे. आणि पाण्यात पण कसं तब्येत खूप बिघडत्या आता सध्या. हा पाऊस पण कसा चालूये वातावरण मग तब्येत खूप खराब होते
होय उन्हाळ्यामध्ये छान वाटते बघा फिरायला
उन्हाळ्यात क होय उन्हाळ्यात काय पाऊस नसते काय नसते न खरं उन्हाळ्यात धबधबाच नसतात चालू
होय
पाणीच नसतय त्याच्यावर मग पावसाळ्यातच पाणी येतंय ना पाऊस पडल्यावर
हू
आणि आपल्या असं साइडला म्हटल्यावर तेच दुसरे नाहीत कुठल इचलकरणजी
हा हा हा
तुम्ही
कोल्हापूर
प्रॉपर का
हो
हा म इचलकरंजीला कधी आला नसशीला
इचलकरंजी माहेरच माझं ह येते आलं होत मागच्या आठ ठवड्यातच
इचलकरंजी कोल्हापूर इचलकरंजी कॉमनच झालंय आता
होय
जे ते काय जवळच हाय की पंचवीस तीस किलोमीटर तर हाय
होय येते मी आदे मध्ये आईबाबांना भेटायला
सणाला वगैरे
सणाला काय शक्यतो सण झाल्यानंतरच येतोय पण असं आदे मध्ये आठवण आली की येऊन जातोय
जवळ हाय काय सकाळी येऊन संध्याकाळी गेलं तरी पण काय वाट
चालतय होय आणि आपलं गाव आपल्या गावाची ओढ वेगळीच असते ना
होय ते कस असं म्हणजे तिथ आल्यावर कसं वाटतंय ते वेगळं तिकडं कसं वेगळं वाटतंय हित आल्यावर कसं एकदम असं मन प्रसन्न होतय आणि रिलॅक्स फील होतय ना
होय
हू म तुम्ही काय असं जॉब वगैरे करताय कि घरीच असताय
हो जॉब करते मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये आहे माझ पार्ट टाइम असतो जॉब नऊ ते दोन
होय
म्हणजे ऍक्च्युली माझ फुल डेच होत पण मुलगी लहान हाय ना म्हणजे सहा वर्षाची आहे सहा वर्ष पूर्ण झाले सात लागल आता म पहिलीला हाय ना ती म तिच स्कूल सकाळी असतं त्यामुळं मग पार्ट टाइमच करते
होय घरातलं सगळं बघून म तिला बघून जावं लागत असेल ना
हा त्यामूळ फुल डे करायचं म्हटलं तर मग घरी येऊन परत सगळं करायला स्टॅमिना राहत नाही
नाही होय आणि वेळ पण भेटत नाही असं कमी पडतोय नऊ ते सहा टायमिंग असणार ना
हा दहा ते सहा आहे पण घरी यायला सव्वा सहा साडेसात, ट्रॅफिक मुळ होतात मग परत, अ नाही स्टॅमिना राहत नाही आहं. मुलाच मुलीच बघायचं सगळं अभ्यास हे तेे.
होय आणि काय संध्याकाळचं जेवण हे ते असं काय तर असतंय आणि पाऊस वगैरे असला तर मग परत लेट होतंय.
हा त्यामुळं नाही मग पार्ट टाइमच करते मी. तसं दुपारी आलं की थोडं रेस्ट, केली की परत आणि फ्रेश वाटतं ना काम करायला.
होय संध्याकाळच पण अस कंटाळा येत नाही पूर्ण स दिवसभर काम करायचं, म्हणजे स्टॅमिना संपूणच जातोय पूर्ण. पण परवडतंय असं म्हणजे,
असंल तर काय वाटत नाही ओ रिलॅक्स वाटतंय हम्म.
म्हणजे आपण थोडं करून गेलो तर थोडं ते केले तर काय वाटत नाही.
हा तशी समजून घेणारे पण लागतात.
होय.
सगळं आपणच करायचं म्हटलं की नाही जमत मग, त्यापेक्षा गप्प घरात बसलेलं बरं असं वाटतंय.
खरं घरात बसून पण कसं नंतर नको नको वाटतंय म्हणूनच एक एक जण जॉब करतात.
हा आणि कसं आहं. इंडिपेंडेंन पण राहतं ना ओ माणूस म्हणजे अचानक कधी वेळ, कोणती सांगता येते का आपल्याला आपल्याकडं पण थोडं सेविंग पाहिजे. तसं पण हाय ना विषय.
होय स्वतःच कधी पण स्वतःच असतंय ते कुठं वाया जात नाही.
हम्म
आणि शिकलेलं जरा तर वापर आपल्याला म्हणजे असं आपल्याला तर वाटलं, पाहिजे बाबा हा बाबा मी शिकलो म्हणून मला असं हे, आहे असं शिकून पण एक एक मुली भरपूर असं घरात असतात. म्हणजे लग्नानंतर पण आणि फॅमिली प्रेशर मुळं लग्नआधी, पण एकेक जण घरीच असतात.
हम्म
जबाबदारी नसली तरी पण असं, आपल्या स्वतःसाठी काम केलं तर कुठं वाया जात नाही.
वाया जात नाही आणि आता बघताय ना महागाई तर किती वाढली आहं. साधं हा. काहीतरी तूम्ही किरकोळ आणायला गेलात साध सहज जरी गेला तरी दोनशे रुपये संपतात.
होय.
हम्म
ह ते आपल्या आप आहं अर्ध्या दिवसाचा पगार असल्यावाणी असतंय आता ह्.
मग काय त्यामुळं पाहिजेच ओ स्वतःच काहीतरी पाहिजेच बघा.
होय.
हम्म.
ते एज्युकेशन शिक्षण वगैरे कसं असतंय त्यामुळं आणि आत्ता सगळ्यांना जॉब आहेतच म्हणजेच छोटे मोठे का असेना आहेत.
हां निदान एक महिन्याला दोन तीन हजार रुपये जरी मिळाले तरी बास झालं. आपलं, आपलं. आपले सगळे खर्च बाहेर निघ-
होय तेवढं ते तेवढं तर कोण देतय घरात बसून.
होय आणि- प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मागणार आहे का मला हे पाहिजे, आणून द्या. त्यापेक्षा आपल्याकडं असलेलं एक वेगळंच असतंय फिल आणि आपण आपल्याला कोण विचारू शकत नाही ना की, बाबा तू हे करते, ते करते प्रत्येक वेळी आता सगळ्या गोष्टीला पैसा लागतोय कुठलीच गोष्ट पैशाशिवाय नाहीये.
विदाउट म्हणजे बिना पैशाचा काय होतच नाही असं... सगळं एक कडच पैसा आणि आता अजून तुमची मुलं लहान आहेत म्हणून नाहीतर पुढे पुढे कॉलेज् जचा खर्च वगैरे भरपूर असतो भरपूर.
हां
कारण आता आणि आता काय लहान मुलांचा पण खर्च वाढलायच लहान म्हणजे
साध एक ड्रेस घ्यायला गेल लहान मुलांच जरी हजार दोन हजार रुपये.
जातात हो
हा लहान मुलांचा सगळ्याच गोष्टी खूप महाग आहेत.
आधी आम्ही शाळेचा ड्रेस घ्यायच म्हटलं लयीतलय अडीशे तीनशे पर्यंत. आत्ताच्या मुलांचं काय... आणि एकच ड्रेस असायचा. कॉलेजचा. आत्ताच्या पोरांचं अ म्हणजे शनिवारी वेगळा असतोय आणि त्यांचा स्पोर्ट्सचा वेगळा असतो. आणि रोज घालायचा युनिफॉर्म वेगळा असतो असं लहान मुलांनाचा.. कॉलेजच्या तर वेगळाच विषय
होय. मग काय
त्यामुळे पैसा लागतोच
हम्म
कधी इमर्जन्सीला घरी कोण आजारी पडलं केलं तर ते पण आपल्याला उप् पयोगीच येतात की.
हम्म
हॅलो!
बोला की?
अ कसला तरी आवाज आला मला.
हं हा हा हा
मला वाटलं कामात आहे की, काय तुम्ही?
नाई नाई नाई निवांत हाय आता काय सकाळच आवरत ना काम आता संध्याकाळीच
हम्म संध्याकाळीच. पाऊस काय भरपूर ते आसाममध्ये तर खूप पाऊस पडलाय खूप म्हणजे खूप.
हम्म
पूरच आलाय तिकडं तर.
होय मग काय नदीच पाणी वगैरे बघायला गेलेलं की नाई?
नदीचं पाणी काय आम्हाला अस इचलकरंजीला म्हणजे इचलकरंजी पासून चार किलोमीटर गाव आहे माझं नदीच्या पुढेच हाय. मग काय जातात शिरदवाड
हा हा.
हा मग जाताना येताना काही नदी लागतेच आणि पाणी आत्ता म्हणजे अ खालचा पूल बुडलेला आत्ता ओसरलाय पाणी.
हा हा हा म्हणजे कॉलेज करता का तुम्ही?
हो हो कॉलेज करते.
हा हा हा हा कोणत्या इयरला?
आता सेकंड इयरला आहे मी.
हम्म हम्म हा हा.
हम्म तुमचं एज्युकेशन काय झालंय?
माझं बीकॉम झालंय.
इचलकरंजीतच काय?
हो कन्या कॉलेजला.
हा भरपूर म्हणजे माझ्या मम्मीचं पण तिथंच झालय इचलकरंजीत पण व्यंकटरावला.
हम् हम हम हम ह्म.
फी वगैरे पण जास्त नसते वाटतं बीकॉम ला.
नसते जास्त. आमच्या वेळी बघा आता माझे होऊन कॉलेज झाले आठ नऊ वर्ष झाली.
ह
त्या वेळेस होती. तीन हजार काहीतरी होती.
मग आत्ता पण तेवढीच आहे.
हो तेवढीच आहे नाही जास्त नसते वाढत ह्याची बीकॉम वाल्यांची फी.
खूप कामालाच फी जास्ते.
हा मग तुमचं कास्ट सर्टिफिकेट मुळ नाही का होत?
नाही कास्ट सर्टिफिकेट निघतच नाही ओपन येतो ना आम्ही.
हा हा हा हा त्यामुळ.
हम्म.
हम् हम् हम् हम्.
कास्ट सर्टिफिकेट असतं तर मग काय फी सगळीकड कमी म्हणजे इंजिनिअरिंगला आम्ही आता मुलींना काय सगळीकड कमीच झाल्या.
हम्म. खरं कास्ट सर्टिफिकेट मुळं अ खूपच कमी हॊ खूप खूप कमी होते फी आता माझी बहिण एक आहे इंजिनिअरिंग ला. पुण्याला असते ती तिचं किती माहितय काय फक्त सहा काय सात हजार रुपये मध्ये झालं.
हा मग ते कास्ट असलं म्हणजे जातीचा दाखला निघत अस बाकी काय नाही.
हा तीच आहे. ती पण आता सेकंड इयर ला काहीतरी आहे.
हम् हम् मी पण सेकंड इयर लाच आहे पण नाही आम्हाला मला किती